आणि करायचं नको होतं होय.
मग आता स्वयंपाक करायचा आहे सात वाजले देवाला आरती चकून लावायची.
करत करत बोल की आवाज आला
सकाळी, सकाळी स्वयंपाक. काय लय कराय नव्हतो आत्ता करायचा सगळा स्वयंपाक.
काय काय करायचंय मी करतोय जरास मदत.
हम्म.
आल्यावर.
दवाखानत दाखवून आलोय गोळी खाल्लो गोळी न असं हे व्हायला लागलय. सुस्ती आल्या वाणी व्हायला लागलय.
मग काय द काय झालेलं.
हे सांगितलो नाय काय ते हातात कळा सुट सूट त्यात आणि पाया जोडव्याच्या बोटात कळा यायलाता.
हा हा म.
मग दुपारी दाखवून आलोय.
मग काय म्हंटले मग डॉक्टर.
काय म्हणतोय तुम्ही म आता मशीनवर बसता सा काय मी म्हटलं नाही का कधीतरी बसतोय.
हं
सारखं काय असं बसत नाही. मग काये त्यानी इंजेक्शन केलं आणि गोळ्या लिहून दिल्यात.
हा हा
टॉनिकच्या पण गोळ्या दिल्या. टॉनिकच्या, कळीवरच्या, पित्ताच्या
हा
टॉनिक म्हणजे हातापायात असं गोळा आल्या वानी व्यायल्यात म्हणून सांगितलं रात्रीच झोप लागत नाही की एकएकदा.
हम्म
म टॉनिकच्या पण गोळ्या दिल्या.
कुठल्या दवाखान्याला गेलतीस
इथ जमदाडे.
हा इंजेक्शन केला म
होय.
गोळ्यांचा कोर्स किती सांगितलाय.
टॉनिकच्या वीस दिलता.
हं
परत पित्तावरचे दहा दिलत्या आणि कुठल्या दहा दिल
पित्त एक लय हाय बघ तुला
होय सगळ्यात हाता आणंलय गोळ्या
हम्म हम्म वैशींच्या मम्मीला पण पित्त लई हाय बाय.
हम्म ते पित्तावर काय विलाज काय फरक पडत नाही बई काय समजत नाई.
हो आता आणि आधी पेक्षा तर कमी आले ये बहिणा
हम्म ते पाट छाती कळा मारत ते आणि कमी आलय बरं झाल बाई.
होय. आन अस रात्री रात्र त्री न्यायला लागत दवाखान्याला.
हम्म
जेवण काय करणार मग
जेवण काय करायचं आता आमटी हाय.
हम्म
भात करायचा. भाकरी करायची. मग तू आणि वेदू जेवणार अस तर मग दुसरं काय करायचं आमटी ती खाणार असल तर नसल तर
उमटी कसली?
पप्पाच्या आवडीची सांडगा.
छी मला आवडत नाय छी म्हणू नये सॉरी सॉरी सॉरी सॉरी. मला आवडत नाही बाई ती तसांडग्याची भाजी तेवढीच चांगली लागते.
हम्म
हनी
होय.
ते काय पाणी पाणी खाऊ वाटत नाही बाय.
मग वेदिकाकडे जाऊन लगेचं ये आणि प सगळं चौकशी करून ये आणि पप्पा सगळं सांग.
असं अस जाणारय बाराच्या पुढं
हम्म-
आणि दुसऱ्या संध्यकाळीच येणार हाय. असं म सा नंतर म दिल दिलीवी फोन करायला पाहिजेत.
चालतय की.
कि काय काय म्हणते.
हम्म.
तिला सांगितलंस का रात्री येणार जायचंय म्हून.
ग्रुपवर हाय कि ती मेसेज बघत्या की.
हा हा.
हा म्हंटले की.
वर वर.
तरी पण नऊला साडेआठ नऊला घरात आली तरी आणि तिला आणि बाराला जायला यायला यायलाच पाहिजे आमच्या सोबत.
हम.
जाताना काहीनाही सोड बस हिच्यातनं गाडीतनच जायचंय. तरी पण कन कंटाळ येतोयच.
ह. आल्यावरच जेव आणि झोप म्हणून सांगायचं की.
हम, चालतंय की.
लायटा, मोबाईल, टीव्ही सगळं बंद करायचं आन झोपायचं. मग झोप लागत्या आपण आस बारा वाजू पतर.
ह.
म फोन बघत बसलासा म झोप कुठली लागत्या ती.
हम नाही लागत. तिकड जायच्या आधी संपवतो बाई काम.
काम काय संपतय के.
ते नव्ह.
ह.
फोनच ग.
बोलायचं.
काय.
हम.
वैष्णवीच सकाळी झालं. माझ्या माझ्या फोनवर केलती. आता मी करतो की नम्रताच पण चालू झालं.
काय चालू झालं?
हेच की.
ती पण बोलायचं हे करणार आहे.
होय. तिला सांगितलेलो हा करतो. मम्मीला विचारतो म्हटलेली मग हा चालू झाल की. तिज.
हम हम बरोबर.
सांगितली.
म्हणजे ती असं तुझ्यावानी चालू करणार काय फक्त माझ्यासारखं बोलणार.
माझ्यावानी चालू करणार. फक्त हे आता तेवढंच. मी जे हे करतोय माहिती आहे तुझ्या फोनवर.
हा.
करत नाही ती नाही म्हटल्या ते काय.
हा हा. मग बोलायचं तेवढं करणार आहे होय.
हम.
हम बरोबर. पण ते बोलायचं करायचं झालं तर ज्याच्या हे घ्यायला.
म हायच की आता माझ्याकड हाय तूझ्या फोन हाय पापांच हाय तेच्या आत्ता आपल्या तिन्हीवर तर काय मी बोलू शकते ग आणि आमच काय. बोलणं थांबत नाही.
नव्ह नब्रता म्हटलो मी
नब्रताच सांगायलोय ग ती मला करू शकत्या तुझ्या फोनवर करू शकत्या पप्पांच्या फोनवर करू शकत्या
हम हम
दीदीच्या फोनवर करत्या हिताचं चारजण झालो आणि गौरीच्या एका फोनवर केली किंवा हीच्यावर झाली की झालं की नाही तर होय. होय बाई ते बोललं काय नाही ग
अजून काय बोलासाका काय माहती नाही बाईना तिला कुठं माहितीये मला माहिती आहेे ते तेनच्या मम्मीला स तर मावशी म्हटली ती म्हटली इचारक पण हे कं झालं काय झाले माहि
आत्ताच विचारू न कस मणावती ऍडमिशन करून आल्या विचारा म्हणा
आणि पेपर झाल्यावर विचारतो म्हणते ती मावशी म्हणाली ती कस माहितीय विचारलेलं बरं बाहेर न घरात काळाल्या पक्षा म्हण म्हणाल
ते पण हय ग खरं आत्ता सांडली आणि ती टेन्शन ना आणि तिथं गेल्यावर तिकडेच गेल
हम्म तसं कसं जाते आता सगळं समजून सांगायचं की
हम्म टेन्शन ना काहीतरी करल उघेच म्हणताना बाकी काही नाही
काय कर नये म्हणूनच समजून सांगायचा या आम्ही करून देता आो कारण तुम्ही काय हे कर न अस म्हण सांगायचय ती जर त्यालाच करून घेतो म्हटली तर
हम्म पहिला ते समजवून सांग की आणि हे चांगलं नक चांगलं नाही आहेाय जर मग ती आडूनच बसली की त्यालाच हे करून घेणार आहे तर मग सांगा म्हणा पहिलाच बोलू नको की करून देता ह्या आणि त्याव म्हणून
पहिलाच कुठं बोलतील
ते प
आता काय काय बोलतो त्यांच पप्पा आणि मम्मी काय काय बोलतात काय माहिती सर तर मावशी विचारतो म्हणा तर
हम्म बरोबर
ते परगं ब काय बँकेत लागायचं आहे म्हण आता मग त्यांचा पप् पपा बी सर्विस ला आहे म ना आणि एकटाच आहे ते हेज वाघापूर
हम्मम ज्योती तिथंच आहे की वाघापूरला
कोण ज्योती
होळी
तिथ शिकाय लागल्या
ती हलाय अकॅडमीलाय
हा हा
आ झालं एक वर्ष जाऊन
हम्म हम तेवढं मुरगडच काढच किथे
शी काय मामा काय कोणतरी आहे तिथं ती हॉस्टेलला आहे सड तिच्या पप्पानी घातलय तिला तिथं
हम्म किती वर्ष असते ते
ते क्लिअर होऊपर्यंत मिलिटरीचे ट्राय कराली ती
हा हा
एक्झाम दिली ती म्हणा परवा काय झालेय काय मी त्याचं
बरोबर
अ काय
तू काय करणार स्वयंपाक
काय करू?
विचाराय लागलोय. तुझा तुला नाहीे बाई दुरचं जरा का जरा आमटी काय त बघ रबरबीत कराय पाहिजे.
हम्म मला काय नको बाई.
का?
काय घरातलं काय खाऊच वाटणा झालयं मला तर.
हम्म.
तुला ने तुला कोबीजची भाजी करून द्याय पाहिजे हं.
हम्म.
भटजीनं सांगितलाय तसं चमचमीत खाऊन सवय झालीया तुम्हाला.
भडजी नव्हं हं हं.
कोण आहे कोणमितती
हम्म. बर बर आता वेदू जेवलाय नंतर काय करतोय काय माहिती नाही बाई.
आल्यावर जेवलाय?
होय.
हा हा. बघूया की काय करतोय.
हा.
पप्पा स्नी काय आमटी हाय.
हम्म हाय कि.
तुला पण आवडतिया ती सांडग्याची आमटी?
आवडतिया.
काय लागतिया ग ती ते गोड फळ कसं करतात ग? हम्म. तसं तसं सेम कनी रश्मी काकींनी असं आमटीतलं केलेल्या.
आमटी तर डाळीची आमटी.
काय माहित बाई डाळची आमटी हुती काय कसली रबरबीत हुती बाईना आणि ते तसं केलत्या आणि चौकन चौकन त्यात चपातीचं ते हेड घातलेल्या बघ.
हम्म.
छान लागायलत खरं हा शिजवून घेतलेल्या.
हम्म चपातीची पीठ मळायची
हा थांबकी वेदीका सांगायल त की हे नंदा काकू नाहीत काय त्यांच्या नंदू काकू त्यांनी वरणाचं करतात म्हण
वरण.
हम्म.
हम्म हम्म.
वरण वरणामध्ये ते चपातीचं हे घालत्यात आणि करत्यात म्हणायलत्या मग रश्मि का की तिखट असं आमटीसारखं केलत्या.
आणि आम्ही गोड करताव.
हा आणि आम्ही गोड करताव मी म्हंटलो की त्यांनाला मी काय खायाय नाई मी पहिल्यांदा यालोय, मग मला घरात आल्यावर आटवलं हा मी खाल्लयं खरं गोड मध्ये खाल्लय.
हम्म.
मला तिथं आटवायलाच नाही काय हे नवीनच वाटलं मला. छान लगळत खरं प्लेट प्लेट मध्ये दिलेल्या आणि त्यज्या वरती तूप सोडलेल्या
हम्म हम्म.
भारी लागालत दोन वेळा घेतलो मी
बरबर त चपातीचं पीठ मळायचं आपण मळतोय तस आणि डाळ हि जी हरभर ची डाळ शिजत घालायच पाण्यात पाणी उकळलं हरबुर डाळ घालायची त्यात डाळ णी शिजू घातल्यावर कणी
हम्म.
मग ती फळ अस गोल गोल गोल वाट्या उठवून कणी सोडायच त्यात
हम्म हम्म हम्म.
अ ते पहिलं सोडाययं शिजुत आल कणी दुसरं सोडायच शिजुत आल कणी तिसरं सोडायच असं सोडायचं ते करून करून वाट्या सोडायच्या त्या गोल गोल असं
म त्य आमटीत शिजवायचं काय जरा
नंतर मग ते शिजुत आल्यावर कनी फळं शिजुत आल्यावर कनी गुळ घालायच म नंतर
त्या पाण्यातच
हा त्याच पाण्यात गुळ घालायच आणि गुळ घालून मग शिजवून घ्यायचं.
हा. ते गोड गोड एवढं जास्त खाऊ वाटत नाही बाई
हम्म हम्म.
तिखट भारी लागालत.
हम्म गोड पण पण चांगल लागतय आम्हाला तर आवडतय बाई ते